हॅलो
हा श्रद्धा आवाज येतोय काय?
हा या लागलाय की तूझ माझा यालाय
हा यायला लागलाय-
हा हा
बोल की
काय नाही असं सहज फोन केलेलो.
हा बोल, की
मला माझा मलाच डब्बल आवाज यालाय ग.
आधीच मला पण तसंच होत होतं.
हां.
आता याय लागलाय ब मा माझं पण मलाच येत होता ऐकायला.
हम्म
आत्ता या लागलाय का बघ व्यवस्थित.
तस तुझा याय लागलाय कि
पण तुझा पण या लागला.
हा खरे एवढा जास्त येत नाही उगं जरा जरा ऐकू येतोय
कुठे वाऱ्यात आहेस काय.
नाही घरातच आहे की.
वाऱ्याचा आवाज आल्यासारखं यायलाग ग
नाही कॉड घातल काढू काय मग.
नको घ्या असु दे या लागला आवाज. क्लिअर पण मध्ये मध्ये वाऱ्याचा आवाज आल्यासारखं वाटालाय.
नाही. बघ आता यालाय काय.
हाय तु बोल कि.
काय नाही अस सहज फोन केलेलो. तुला ते हे माहित आहे वे ग. कि गुढीपाडव्याचं महत्त्व.
गुढीपाडवा हा ह करतात की माहिती आहे ते आपलं नवीन वर्षाची सुरुवात.
हम्म म्हणजे कस. कॅलेंडर प्रमाण जानेवारी मध्ये. नवीन सुरुवात होत्या खरं मराठी. अ आपल्या हा मराठी कि वर्ष गुढीपाडवा्याला चालू होतय. असं का माहितय तुला.
नाहीय माहती ग सांग की
मला तर कुठं माहित आहे म्हणताना तुला विचाराय लागले मी.
असं आहे असं पूर्ण म्हणजे प्रॉपर माहीत नाही थोडं फार माहितय.
काय.
संभाजी महाराजांना आपल्या कैद करून ठेवलेले की त्यांनी.
हा हा.
मग त्यावेेळेस त्यांच एक आठ महिनाभर असं त्यांनी छळच केलेला ना.
हा
प्रत्येक एक एक अवयवाचा म्हणजे अवयवाला त्रास दिलेला त्या. लोकाांनी..
हा.
आणि ज्या दिवशी--. म्हणजे पूर्णप त्यां ज्या दिवशी त्यांचा जीव जातो यि. या पृथ्वी तलावरून निघून त्या दिवशी काहीतरी आपले मराठ्यांची लोक म्हणजे असं पण बोलतात. कि त्या इंग्रजांनीच त्यांचं जे आपलं शिर डोकं असते बघ ते काठीला काठीला काहीतरी बांधून असं गावात मी मिरवणुक काढलेलीे.
हम्म
आणि एक एक जण असं आपल्या इथं काय म्हणतात ज्या म्हणजे ज्या दिवशी गुढीपाडवा असतो. त्या दिवशी अन. म्हणजे त्याच्या अ आदल्या दिवशी काहीतरी म्हणजे त्यांचा जीव ह्या पृथ्वी तलावर जातय निघून म्हणजे त्यांनी मरण पावतात ब मग ते एक महिनाभर त्यांचा छळ जेवढा झालेला असतोय. तो कुठ तरी थांब त्या दिवशी त्यांच्या आत्म्याला अशी मुक्ती मिळते नव्हे मग त्याचा आनंद म्हणून असं ते लोक अं गुढीपाडवा असं करत
हा पण एक एक जण एक एक जण इंग्रजांनी त्या वेळे ला पण एक एक जण त्या वेळेला शुक संभाजी महाराजांच ते शिर असिर ठेवलेल म्हणून गुढीपाडवा साजरा पण करत नाहीत की होय न
बर
हम्म
ए येत प पण मला माहित नाही ग एवढं काय असंत
तेच की आणि ते हे ग आपलं कडू ते हे खात नाहीत काय पाला तो कसला
अ लिंबाचं ग
हा -
म्हणजे ज्या दिवशी त्या दिवशी सगळं काय आपलं वाईट गोष्ट असतील किंवा कोणासोबत भांडण वगैरे झालं असेल तर ते सगळं विसरू कडु म्हणजे पण एक तीनवीन सुरवात नव्यान आपण सुरुवात करायची सगळं. पाठीमाग सोडून ब हीच कणी आपलं दुःख वगैरे सगळ सोडून एक नवीन सुरवात करायची असं म्हणून ते पाठी
हम्म आणि ते लिंबाच्या पाल्यामध्ये पण काहीतरी गुण कारी असतोय तो शरीरासाठी चांगला असतोय म्हणून पण खातात ना?
होय आणि त्या दिवशी त्या कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करतात
होय खर तर कडुलिंबाचं अ पाण्यान म्हणजे गरम पाणी त्याच्यात घालून आंघोळ केलेलंलं लई चांगलं म्हण अस किटाणु सगळे नष्ट होतात.
होय आपल्याकडे झाड ड पण जे आहे त पण महत्व केवढं आहे ना ग
होय जस की तुळशी, तुळशी आता घरातच असते आपण कोण खात तसं नाही त्याची पान
पण तिचं बघ की आपल्या पूर्वीच्या लोकांनी कसं हे कळलं प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे औषध घरगुती अस
होय सगळं हाय
सगळं कस त्यांनी असं जपून जतन करून ठेवले बघ की प्रत्येक गोष्ट ट
होय
बिना पै न न पैसे घालता अस सगळं हे केले बघ की
बग की आणि एवढं असून पण कोण ते खातच नाहीत किंवा ते कोण असं म्हणजे औषधी आहे, म्हणून कोण त्याच सेवनच करत नाहीत.
हो आ आता कुठं कुठ आपल्या त जी संस्कृती आहे ती लोक पावत चालल्या सोड
हम्म तेच कि
पण जे आपलं जुना आहे असत तेच भारी असत, सोन बघ त्यापैकी कायतरी
पण आता बघकी अम् ड्रेसेसच्या बाबतीत ब सगळं आधीच आता वापरात या लागले. कनी
होय बघ कि ते कसं व्हा लागलं की जे ट्रेडिशनल होत
अदी, होय
हा ते आता नवीन फॅशन म्हण येऊन या लागलय.
होय जसं की आता नऊवारी बघितली, फेटा बघितली स तर आणि काय?
लग्नामध्ये पण बघितलीस का नाही नवरी जास्त करून आता नऊवारीच तात कनी
आणि आधी आधी जास्त सप्तपदी म्हणजे मिडल एज मध्ये सप्तपती जास्त करत नव्हत आता आणि परत
हा तेच की प्रत्येक अशी परंपरा आहे ज जपायला लागलेत सोड लोक आणि हे पण बघितलीस आता जो आपला अधिक मास झाला की आता त धोंड्याचा महिना बोलतात बघ
हा हा
ते पण लोकांनी किती छान आता साजरं करायला चालू केल्यात बघीतलीस, म्हणजे होत पुर्वी पासून पण मध्ये कुठेतरी ते अ करत होती पण एवढं असं नव्हतं ना ते
हो आता लईजणनी केल्यात साजरं
अगं मस्तच केलंत ते किंवा आपल्या स्वतःच्या आईची ओटी भरणे.
भराय लागल्या पण आणि आई लेख चकीचं पण काय काय ते करत्या बाई
तेच किती अधिक म्हणजे नवीन जर लग्न झालं असेल ना कि त्या मुलगीला घरी बोलवून कणे आणि त्या जावयाला काहीतरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी द्यायच. नसतं पण म्हणजे सोनं वगैरे पण असं ज्यांचं जे नी देऊ शकतात ते नी देतात सोड ज्यांनी देत नाही त्यांनी असं काहीतरी कपडे वगै वगैरे अस त्यांची पण ओटी भरायची, आ मुलगीची ओटी ओटी भरायची त्यांना आहेर द्यायचा, त्या जावयाला किती भारी वाटते बघ कि,
होय, अधिक मास तीन वर्षात नएकदा येतोय काय ग?
हा होय तीन वर्षातून एकदा येतय ते
ते वर्ष पण तीन वर्षात एकदा येते ना
हा लिपर वर्ष श आल तरच अ हा अधिक मास येतो वाटत हा
हा हा लिप वर्ष म्हणजे फेब्रुवारी मध्ये एकोणतीस दिवस. त्यात ह्या वेळे ला एकोणतीस दिवस आलेल.
काय माहित नाही ग मला पण बहुतेक हा बहुतेक एकोणतीसच दिवस होते वाटत.
काय माहित बाई माझ्या पण काय एवढं लक्षात नाहीय.
होय होय एकोणतीस च दिवस असतील बहूतेक मग.
आणि काय मग.
काही नाही आता बसलेले जरा.
मग अशी मम्मी मम्मी सोबत बोलत. तोम मम्मी मला चिकनची रेसिपी रश्याची रेसिपी
हा.
आणि चिकन सिक्स्टी फाय कसं करायचं.
हा.
सगळं सांगितली.
म आता कधी करणार.
कधी करू बाई यायला नको ते मसाला बिसाला लई काय काय लागतोय बाळ त्याला.
करकी येतो खायाला.
होय तू खाणार असलीस तर करतो बघ.
तू कर कि मी येतो खायला.
तू खाणार काय नाही पहिला सांग. तू राहिलीस व्हे व्हेजि टेरिअन आणि नॉन वेझी
मग व्हेझीटेरिअन काय तरी कर ये तो खायला.
हम्म ये पहिला बाई घराकड क किती दिवस झालं बोल वायला लागलोय खरं येत च नाहियस तू.
येणारे बघ की.
ये बाई कधी येतीस स बघ कधी वेळ मिळतोय पंचांगात बघ नाही तर भडजी विचारून ये मी कधी श्रद्धाच्या घरी जाऊ.
तस काय नाही येणार कि.
असंच म्हणा लागलेस आता किती बघ अ बीकॉम फर्स्ट इयर पासून तुला बोलवाय लागलोय मी. ममदापूरला परवा आलतीस आणि आली नाहीस घराकड.
हो अग टाईम झाला ग.
हा.
म्हणून आलो नाही बघतो की आता आणि कधी आता काय हाय सोडा अजून एक वर्ष हाय.
असंच म्हणत हे पण जातय वर्ष बग की एक. हम्म त्याच्यावरच रहा काय मी परत फोन करतो.
हा तिथंच आहेे करतू फोन मला.
हा चालतंय चालतंय. मग निवांत.
निवांत बघ आता जरा टीव्ही बघत बसलेलो. क्लास करून आलो. मग जरा घरात आवरायचं होतं. कप कपडे वगैरे घडी घालून ठेवायची होती ती. हे सगळं. अम्म. तरी साडेचारला निघलो असेल कि तिथून.
साडेचारला निघलो की पावणेपाचपर्यंत घरामध्ये येतोय
हम्म तस पंधरा मिनिटं लागत्यातच तुमचं घर पण लई लांब आहे
होय पंधरा अजून स्लो आलीस तर अजून लय वेळ लागतोय ते आता कस मला सवय झाल्या नव
ते बोळाबोळात आसल्यामुळे एवढं काय वाटत नाही पण मेन रोडला सरळ चाललीस की लय लांब वाटतंय